हॅलो
हा बोला की जेवण झाल काय?
जेवलो तुम्ही, जेवला का?
होय झाले की. जेवण झालेय आता बसले बघा निवांत. जेवायला केलत कि मटकीची आमटी होती केलती चपाती, भात
हं..
आणि भाजी केली त तांदळाची.
हा हा हा.
हा..
तांदळाची भाजी कसली लसूण घालून करताय का कांदा?
नाही लसण घालून.
हा हा लसूण घालून छान होते आहे की नाही.
त्यामुळे होय.
मला पण लसून घालुणच आवडत्या.
होय.
आमची मम्मी कशी करते सगु का. शिजवत्या भाजी आणि असं थोडं, थोडं शिजवायची जास्त पण नाही. जरा गरम झाले की जरा उकळे आले की भाजी लगेच काढायची.
हा..
आणि ते असं पिळून घ्यायचे. पिळुन आपण आंबड्याची भाजीचा मुटका कसा करतोय नी.
होय.
तसा मुटका करतया.
हा..
आणि मग लसूण घालायचा भरपूर लसूण घालायचा.
हां.
आणि तेल टाकून मग तव्यात परतायचे. जास्तच छान त्या तशी म्हणत्या मला नाही आवडत तशी आपण असंच करतो या लसून घालून डायरेक्ट फोडणी पर ती तशी करतीया.
सेम तसं करत्यात. काय ज्याच त्याच रेसिपी वेगवेगळी.
वेगवेगळे करत्या. आणि परत तुम्हाला सांगते आंबड्याची भाजी हे करताय का तुम्ही मला आंबड्याची भाजी कशी करायच जरा सांगा? मी कधी केले नाही रविवारात रविवारच काल बाजार होता नाही आमचा. मग ते आंबाड्याचे भाजी आणलीया मी. तसं सासूबाईला विचारणार होती कशी करायची पण आता तुम्हाला हाय तुम्ही पण रेसिपी भरपूर भरपूर करताय म्हणून म्हटलं तुम्ही कसे करताय जरा सांगा.
आम्ही बघा मी आंबाड्याची भाजी धुवुन घ्यायची. आणि अ.. हा पान काढून धुवून घ्यायची भाजी पान ती आणि शिजवून घ्यायची त्याला उकडून घ्यायची पाणी टाकाय थोड आणि उकडून घ्यायची भाजीती आणि घट पिळायची म्हणजे त्यातलं आंबट पण असतोय ना तो घ्यायला पाहिजे.
अ घट्ट पिळायचे काय?
आ ह, हा घट्ट पिळायची, आणि, साईडला ठेवाय आणि मग, अ कोण कोण फोडणी टाकून पण करतय खरं मला न फोडणी टाकताच आवडात्या ती भाजी.
हा हा हा, क न न फोडणे टाकता कशी करायची? आणि फोडनी, न फोडणी टाकलेलीच भाजी छान लागत्या. त्यात तेल वगैरे नसत न तेल असल्यावर वास येतय तेलाचा. हा.
मग मी त्याच्यामध्ये त्या भाजीमध्ये मग परत, लसूण मोठ मोठ त शेंगदाण्याचं कूट, मिरची आणि थोडस जिरं.
त.
हे सगळं बारीक करायचं चेचायचं मिक्सरला नाही करायचं. चेचायचं, आणि त्या भाजीमध्ये घालायचं. म त्याच्यामध्ये मीठ घालायचं थोडं, आणि वरण थोडं तेल सोडायचं.
हा हा म असं कच्चच ना?
हा कच्च तेल सोडायचं आणि काल आम हातानं मिक्स करून घ्यायची भाजी ती.
हम्म खाताना अशी सगळीकड तीय, ती सगळीकड लागलं पाहिजे.
लागल पाहिजे हा आणि त्याच्यामध्ये भात घा- घालायचा शिजवलेला, नाहीतर भाजी शिजवताना कोणकोण त्याज्यामध्ये तांदूळ घालतंय म त्याच्याबरोबर ते शिजून निघतय नई. नाहीतर तयार भात असला तर त्यात त्यो मिक्स करायचा.
तयार असला तर का मिक्स केलं तर चाल
चालतंय होय नाहीतर ती जुंधल्याची
तान अस त्याज एक जीव करायचा.
एकजीव करायच नाही तर ती जुधळ्याची कणी असत्या ती पण कोणकोण मिक्स कर त्यात शिजवून घेऊन, मोठे मोठे हां आमचे आजी सासूबाई होत्या आता नाही त्या एक्सपायर झाल्या त्या पण त्यांची एक मैत्रीण होती.
हा.
आणि त्यानी एवढी छान आंबड्याची भाजी करून आणत होते त, लई छान भाजी ती लागायची त्यांच्या हाताची आंबाड्याची भाजी अजून पर्यंत असं वाट तय की खावावे ती भाजी.
होय.
एवढी छान हा एवढी छान भाजी करून आणायचीत तेनी.
हा हा हा पहिले त्या पणये पहिल्यातल्या आज्या लई चांगलं जेवण करायच्या भाज्या करायच्या. तुम्हाला सांगतो, माडगं आता काही येत पण नाही माडगं बिडगं करताय का तुम्ही कधी?
नाही ओ कधीच नाही केलं.
माडगं आमची सासू करत्या बघा तुम्हाला सांगते माडगं केल्यावर देतो तुम्हाला मी आणून घेणार आहेत मागून.
होय होय द्या की.
माडगं तुम्हाला सांगतो ह्या दिवसात माडगं प्यायला तर लई छान लागतय ताई. होय गुळ टाकायचा त्यात. होय गरम गरम माडग प्यायच. लई भारी लागतय. सर्दी खोकला झाला असला तर गरम गरम नरड्याला असा शेक भेटतोय.
हम्म
केल्याव देतो तुम्हाला मी.
होय ते आहे की. आणि शेवाळ्या उकडून खातात. आत्ता पावसाळ्याच्या दिवसात उकडायच्या शेवाळ्या. त्याच्यामध्ये दूध छान लागत्यात‌. त्याच्यामध्ये दूध घालायच. साखर घालायची.
ते भाजायच. नंतर मग त्यात अ पाणी वतायच. मग साखर टाकायची. नंतर ते तेल अ च त्यात शेवया टाकायच्या. ह्याच्यापेक्षा ते येळून केलेल्या शेवाळ्या एक नंबर
मस्तच लागत्यात शेवाळ्या त्या. त्या तेच करित होत्या. अन पहिला तसच खात होत्या. आत आताच आताच हे सगळ निघा लागलय. निघालय
वरण साखर टाकून खायची आहो.
खायाचेत होय. आता आणि त्या पायनॅपल शेवाळ्या आणि आल्या त्या.
आल्या त्या होय. मला तरी अजिबात त्या आवडत पण नाहीत सोडा. काय कराच वास येतय उगच काय तर ह
खिरतेन करत्यात तेजी. चांगली होत्या म्हण खिरतेन. पण मी
ह अ होयच की काय नाही आप आपल हे पहिलच का होत आहे की नाही, तेच छान लागतय.
होय.
पायनपलचा ते वास येते ना. बर ब आवडत नाही ते. ते फक्त शिजवुन वरन साखर टाकून तेल टाकून खाल्लेले एक नंबर.
मस्त लागतय. कोण तेल टाक तय. तूप असणारे तूप टाकतात. होय
मम्मी तेल टाकून द्यायची लहान असताना. अजून ते लक्षात आहे. आणि अजून डोळसमोर उभा राहतय.
होय की
छान होऊन लागतेय ते. पहिल्याच काय दिवसच वेगळ.
आणि चुलीवर स्वयपाक असायचा पहिला. आता या पावसाळ्याच्या दिवसात चुलीपशी सय बसून स्वयंपाक करायच तिथ तर बसून जेवायच.
तिथच बसून जेवायच. आणि बहिणी भाऊ बहिणी भावंड असली तर चुली पाशी बसायसाठी भांडण.
भांडण आणि आत्ताच्या मुलांना काय हे ज काय कुठल्या गोष्टीच सोयच नाही.
कुठल्या गो कुठल्या गोष्टीचा अनुभवच नाही मुलांना आताच्या. खेळाच पण कशाच नाही. आणि हे जगण आपण ज जे जगण जगलोय त्यांना काहीच माहित नाही त्यात.
अहह आपण आपल जेवण लई चांगल.
होय.
माहिती आहे का.
आपण किती अ मामाचं पत्र हरवलं. परत मामा पत्र. पोरांना म्हणतात म्हणजे काय.
ह आता मामाचं पत्र नाही डायरेक्ट मामासनी फोन. मामाचं पत्र हरवलं तुम्हाला सांगतो आणि कुठ''--'' कुठलं कुठलं असं हे जाते कांदा ठेचणीचा एक खेळ.
असायचा होय.
किती जोरात म किती जोरात खेळताना पडायची ती रडायलाच.
परत सुरपाट्या.
काय झालं म्हणजे लगेच पोहरं रडतात.
होय.
चांगलं म्हणजे पहिल्यातले खेळ पण वेगळं.
होय की.
जीवन पण वेगळं आणि आत्ताच सगळं बदललंय सगळं चेंज झालंय बघा.
होय.
कपडा लत्ता चेंज झालाय माणसं. चेंज झालंय ती खाण्यापिण्यात फरक पडलाय.
होय की.
हम्म.
काय आप''--'' काय नाही आता बघा जेवण झालं जरा भांडी घासली.
''हं''
सगळं आवरले आता.
हम्म.
आता काय नाही बघा आता झोपायचं निवात थोडं.
होय माझं पण जेवण झालं.
इकडच्या तिकडच्या आपल्या गप्पा झाल्या आता घरातली माणसं होय. का आता उद्याच्या कामाचं काय काय नियोजन उद्या काम आहे की नाही आम''--'' उद्या आमच्याकडे पण नसतं अव काम.
होय काय रोज नसते आमच्यासारखंच असणार ना.
हा तेच.
मी पण आता.
काम नसतंय अजिबात तुम्हाला सांगते पावसाळ्या तर लई कामाची टंचाई इकडं.
मी पण आता बघ. गवारी ते नीट करणार जरा उद्याच्याला भाजी निवडणार. आणि. उद्याच जरा नियोजन लावून ठेवायचं. मग परत सकाळी गडबड होत नाही ना.
सकाळी उठले की आपल्या आपला स्वयंक पटापटा आवरायला.
आं ऊ राहांयला येतोय नाहींतर सकाळीं ऊंठून मंग विचार करायला लागतं कायं करूं कायं करूं त्यांपेक्षा आत्ताचं आपलं
नियोजंन ठेवायचं उद्यां स्वयंपाक उद्यां आणि कामं वगैरें अचानक आलं तरं जायलां बरं आणि पाऊस य कसं कायं करायचं हेंच की आणि पावसाळ्यांत कशी कामं कमी असतं थोडां सगळीकडं कायं करायचं आमच्यांक तो आंम तुमच्याकडे तुमच्यांसारखंच आमचं बी नाहीं येतं आहे इकडं
हां असणारं की
इथं कायं आंता आणि आमच्यां इकडं कायं असं राहनांत बिनत पणं बायका आहे त्यांधच आपलां जातांत सगळ्या
आणि राणांत आंता पावसाळ्यांत पणं नसतात नां कामं त्यांच्यामुळे कायं बायकां रानातल्यां घरांतच घतां होयं
हो कायं करायचं
त्यांच्यामुळे त्यांनाचं पहिला कामं नसते त्यांने आपल्यांला आणि कुंठे नेणारं
होयं त्यांच्या त्यां जाणारं आपणं मधेच नेणारं आपणं कधीं तरं जाणारं त्यांच्याबरोबर
हां तेचं की ग्रुप असतोय आपलां पणं ग्रुप असतोयच की
होयं